हो काय करायलस
आत्ता जेवले किचन का धुवळग्कोय बीजी ांम बघा तिती कुठे लगे बाकीच आवरलंच भांडीत झाल्या धून शेवट कट शेवटला कट कट ज ते
हा हा
तुमचं आवरलं का
होय आवरलं आता जेवला म्हणलं जरा जुणका फातकता का मग भुगला म्हणलं जिव्या
भाकरी करत नाही स संध्याकाळच्या
अ संध्याकाळी असतात की हा अजून आम्ही जेवतच नाही नाही संध्याकाळच मग आज झुणका केलतो अ म्हणलं भ ह कड खाऊया मला आवडतय ग गरम गरम असला की होय नाही तिकटच की मग ते म्हटलं. केलेला मग ति नेह मी दोघं पण म जरा दूध घेतले की छान लागतोय नाही.
हम
ह या खला आता म्हणलं. पुोडूया तिकडे म म्हणलं फोन तरी करू बघूया काय काय कराल्यास?
हम ह आज आमच्यात हो नॉनव्हेजच
हम.
मग ते आत्ता जर आज जराज पांढरा रस्ता केला येतोय काय बघायसाठी आज पांढरा रस्सा केला त्यामुळे जरा वेळ झाला नऊ त्याला जेवायला नऊ वाजलेत आवरायला नाही तर रोज सातला आवरतय. अ
जमला का नाही व्यवस्थित म्ह त हा हा तेला हजीनं मोठ ते घालतात. आपण रेग्युलर जेवणात घालायच. नाही काय?
रेग्युलर च्या ह्यान केला ते काय मी अस करणार तस नाही त्यो ते काय बघाय साठी उगच थोडा केलेला. खर जमला आला व्यवस्थित झालं
हा हा मग आता पाहुन आलंत की मग
होय पाहुना आलत की आता चालूच त्या दिवशी अनेक आमच्या मध्ये म्हणजे जेवन केलेलं पाहुंण्यास नी मग तेव्हा करायचा होता खरं पहिल्यांदाच जमला तर बरा म्हणून कराय नाही. ते कस ते ते अ खोबऱ्याच पानी असतय. एने जुते ते चुकून जर फुट मग तर ते बग खराब होनार. थोडा रस्सा खराब होणार मुक्क तर ते नार व्हय उकळी काढायची नसति हम मला ते एवढं नार ते महाग होत त्या हेज्यामंधे आप आपण म्हणजे दोघांच्या पुरतं करून थोडंच थोडं बघायचं. आला चांगल तर मग नेक्स्ट तर करायचं.
तर का
होय पहिल्यांदाच म्हटलं एकदम अशी भि ती वाटत्या नाय तूप कुठला तर चांगला आला तर बरंच, टेस्ट चांगली आली तर बरं मनात शंभर प्रश्न. म्हणून मग कराय नव्हता त्या दिवशी म आज नॉनव्हेज आणलं मी म्हणजे आज शनिवार. आणि उद्या रविवार आ मला सुट्टी असत्या नाय, म उद्या खाया घाल ते
होय उद्या कॉलेजला सुट्टी असल न्हव तुला?
होय उद्या सु्ट्टी म त्या पण सुट्टी हाय. मग उरलं की खाया घावतयं मग आधी मधी आणलं की खायाला घावत नन मात्र आणि आता उष्णतेचं दिवस तर त्यामुळं तर न्हाई काय मग खराब हुतयं ते.
होय तर काय.
आता कसली हाय बघितलिस म्हणल
होय तर काय आणि
ते नं ते खराब हुत ते मसाल्याचं पदार्थ असतेत ना ते. ते मळ राहित नाई मग आता मला उद्या श रविवार सु टिकूनाय घेऊन या मुलाला मग तर ते खाया घावतयं उरलं सुरलं तर.
होय ते बरं पडतयं. आता व्हेज कधीतरी करायचा. ते व्हेज पण करून बघायचं गं. व्हेज पण कधीतरी करून बघायचा.
आता होय व्हेज पण करणार, आता एक दिवस. आता नॉनव्हेज जमलीया, आता व्हेज अ तुम्ही कधी करतायसा का?
मामा करत्यात बाई ना मी कधी केलेला नाही. म्हंजे करतेला बघितलाय मी तसा खडामसा ह्याला ना दूध शे हेचं लागतंय नाही ते. खोबऱ्याच दूध लागतंय, म मांसाहारीला खोबऱ्याच दूध नसलं तर चालतंय पण शाकाहारीला खोबऱ्याचच दूध लागतंय.
होय खरं मांसाहारीला क नी अ म्हंजे खोब्याच दूध घातलं तूम्ही. खूप टेस्टी होते पांढर रस्सा. मला ते म्हणतात नको हो घालूच खोबऱ्याच होऊ द्या म्हंजे तो वरण ते रील्स बघा म्हं पुन्हा व्हिडिओ रेसिपी बघितल तर, म्हणाल घाल घालत्यात सगळ्या व्हिडिओमध्ये घातल्याल बघितलं. तर म्हणालत घाल. ते अशे पांढर म्हंजे रस होणार नाई. आता आपण हॉटेलातून घालतोय त्यात अ घाल त्यात टाकाायचं
होय होय ते कस कसं होतय हॉटेलमध्ये त्यानं कसं होतय रस्सा कमी का एवढं म अन हानी हे, हे जर पांढरा रस्सा करायला, तांबडा रस्सा करायला पुर फुरं होत नाही नाही पाणी. म ते खोबऱ्याच घालल्यात नाही.
खोबर्याच पाणी घालत्यात थोडं. आन ते टेस्टी पण होते त्यामुळ आप ते म्हंजे अस काई मी घरी चढवते आता याला. म्हणाला थोडं घालूया. खबरयच मग एक ना आ फोडला त्याच्यतलं अर्ध घातल आणि मग तेत चुरा उरलेलं त्याच काय सेम ब ल होत नाही नाही टाक पूर्ण पाणी काढल नाही त्यातल मी म म्हणून राहूदे म्हटल. त्यात जरा साखर घालून पाक करून काय तरी कराईल मग खोबऱ्याच्या ब मात्र करून टाकाय नको.
होय दोन्ही पण होतय पाक केलास कि खोबऱ्याची बर्फी तयार होतीया की जरासं त्यातला नाही मग तसं करायचं नाही त्यात दुसरा एक खोबऱ्याचा नारळ घालायचा. चांगला. आणि ते मिक्स करायच. म्हणजे तची चव पण उतरते अस करायच हा म्हणजे ते नसतच साखर घातली नती साखर घातलीस की पाकाच चव लागणार ग खोबऱ्याची चव लागणार नाही. होय मग त्याच्यापेक्षा एक नारळ आणून त्यात मिक्स करायचा.
चालतय की म आता काय करतो ते नारळ आर्धा हाय कनी खोबऱ्याच आर्ध भ - - आणि एक आणि ते घालतो.
हा.
म्हणजे ते टेस्टी होते ते एक वाटी आहे बघा तेझा किस तेवढं कुठं मात्र करायचं तेझा पूर्ण आसा चोता झालाय म - - ते मसाल्यात घालाव तर तेझी आजीबात राहू द्या ठेवा बघूया तेझ्यात काय तर साखर तेन घालून काय तरी वेगळ करूया म्हटलो.
तर काय. ते बर ते आता नागपंचमीला पण करतात नाही ती ह्याच्यात - - आपण नागपंचमीला दुध आमटी तेन कर त्या्यावेळेला दुध अमटी नव्ह ग नाग पंचमी ला चुन्नात चुनातलं रस पिळून काढतात की त्याची दुधाच्या हे खोबऱ्याच्या आमटी करतात.. दोन्ही मध्ये छोटा पिण्या घालतोय. ते ते व्यवस्थित लागत नाही.
नाही होय. आणि ते चोता घातला कनी आम - - तिला म्हणा कशाला पण म्हणा खोबऱ्याच्या - -